हॅलो हॅलो
हॅलो हा बोल हा हा
बोल
काय कराल्या
काय नाही बसलिये
चहा झाला
हो तुझा
मी पण बसलोय होय झाला हॅलो
हॅलो
हा बोल
कुठाय आता
काय गावात आहे सध्या तरी
ओके बर
हू
आमच्या इथं जास्त म्हणजे न्यूज असे गाजली कि नीटचा पेपर असं लीक झालंय वगैरे
नाही आमच्या इकडे तशी काय न्यूज नाही पण रील ला बघितली होती मी
नाय एक्झॅक्टली तसं झालंय सी बी आय आय थिंक चेक करतय
होय मी सकाळीच न्यूज बघितली ती आता एक तासभर झालं
हा ह्यावेळेसची नीट किती टफ होती नाय नाय ह्यावेळेसची नीट किती टफ होती बापरे! लय
बर
परत डायरेक्ट मिलिटरीवाले येऊन देत होते हातात डटव
लिडू मग शिक्षकांचं काय काम आहे
आह शिक्षक अते कस म्हणजे सीबीआय वाले अस तिकडून मेन जे सेंटर आहे तिथून वगैरे पेपर पाठवून देतात बारावीचे कसे असतात तसे पण त्याला पण ल असं म्हणजे एक का नीटच्या एक्झाम हॉलमध्येध्ये जवळ जवळ सहा असतात मिलिट्री वाले कोणी हे करू नये बघू नये हे असं पण चांगलं झालं सो की कॅम्प्युटर व आता पेपर होणार आहेत
हो वेळा तर कम्प्युटर वर होणार नाही
तेच भारी हो ना उगाच त्या हेच मधे माण हो
हम्म
रिटर्न होणार आहे ते किती लकी पेपर हे जाने जायला नाही लागणार
होय
भारी ना तेवढंच
तो आता किती हेलाय क म्हणजे कितवी ला आहेस
एक मिनट एक सेकंडा होय तुमच्या घरात कोणी दिलाय का नाही नीट पेपर
आ
तुमच्या घरात म्हटल कोणी दिलाय का नाही नीट पेपर सी आय टी वगैरे हॅलो
हॅलो
हॅलो आवाज येतोय का
आवाज ब्रेक होतय तुझा
हॅलो आता मी म्हटलंय तुमच्या घरात नीट सीएटी वगैरे कोणी दिली
नाही आता सध्या तर कोण आहे कारण का माझ्या घरात सर्वांचं कॉलेज वगैरे पूर्ण होऊन लग्न झाले सर्व
हो चांगलंय तुझा पण झालंय का
नाही ना
कॉलेज म्हणजे वगैरे जॉब वगैरे चालू आहे
होय मी आता जॉब करते ना कागल एमआयडीसी
अच्छा हा चांगले चांगले सगळेच म्हणजे शिकलेले वगैरे
हो सगळी बी कॉम करून सगळी पुढे गेलेली
हा बसूचा काय शिक्षण झाे बीकॉम आयटी आय
माझं झालं बारावी
हा
बारावी पास
बर आणि पुढे शिक्षण वगैरे का नाहीय आवड नाय कसला शिक्षण घ्यायचं पुढं,, हा. मी कशाला घेणार ये आय थिंक, त्यांनी रिमाइंड वगैरे
बघू तेवढे आ अजून ते नं फक्त डोक्यात घेतलंय,, बाबा पुढे शिकायचंय कात घ्यायचं ते नक्की अजून फिक्स
म्हणजे फिक्स आय शिकणारे अस
हा. त्याला स्कोप चांगला असेल
हा ते पण भारीच आय, आजकाल शिक्षणाशिवाय काय नाही आय
हे तर हाय शिक्षणालाच महत्वाय आजकाल सगळ्यात जास्त शिक्षण आहे तर सगळंय
होय. पण कसं असत,, पुस्तक वाचून ग्यान येतेय असं नसतय काही पुस्तकाच्या बाहेर पण जनरल नॉलेज असत ना ते पण घ्यावं लागत तर असं हे पुस्तकाची म्हणजे हे रचना य
हम्म.
आमच्यात पण आता सध्यासाठी कॉलेजमध्ये झालेच चालू पेपर वगैरे आता कॉलेज कंटिन्यू झाल्याम रोज एक पेपर अस त्यात
हॅलो. हॅलो, हा.
आवाज येत नाहीये का? आवाज ब्रेक होतोय
हॅलो.
हॅलो.
हॅलो, हा बोल.
आवाज येत नाही का माझा?
होय तुजा आवाज ब्रेक हुतुय..
आता,, आय थिंक मला रेंज हाय ना व्यवस्थीत. मला पण फुला ए रेंज. असूदे ते हच्यामुळं हा नेटवर्क ईशू
हम्म.
घे पुढे ॲडमिशन सांग समर वेकेशनऽऽ घरातच कि,, समर वेकेशनला नाय गेली,, स्टडी वक घरे होती म्हणून नाही गेली एवढी समर वकेशन ला बघू आता दिवाळीचा प्लॅन चाललाय केरळ म्हणून केरळ णाई तर गोवा.
ते जवळ पडत असल ना केरळ
अ होऽ दोन्ही पण जावंळ पडतय.
तरी तिथनं किती वेळ लागतोय तुमच्या
म्हणजे आमच्या इथून एटलिस्ट इथून डायरेक्ट बँंगलोर, बँंगलोर वरून ते सगळे भाग करत जाया लागतय ना - म इथून जा - एका दिवसाच्या आसपास जातय स्वतःच्या गाड्या असल तर
हो,
असंय
चांगलंय.
हम्म बघू माझाही काय नक्की नाय - फॅमिली ट्रीप सोबत कारण माझा नीटचा पेपर अस आसल्यामुळ जरा स्टडी वगैरे आहे मग तर शक्यता कमी जाण्याची
तर निटचा पेपर -
पुढच्या आ नाही पुढच्या वर्षी आहे पण आता सध्या साठी तर तयारी चालूय टेस्ट वगैरे हो मग जर चांग आतापासून तयारी केली तर पुढे स्कोर चांगला निघणार चांगलंच स्कोअर निघला तर एम्स भेटणार आणि सगळ्या लोकांचं म्हणजे ऍज इट इज स्टुडंट ऑफ ड्रीम हॅलो म्हटल्या ट इज द सायन्स स्टुडंट ऑफ द ड्रीम एम्स ऋषिकेश भोपाल दिल्ली चेन्नई अ कोलकाता कर्नाटका
त्यासाठी तर मेहनत करावीच लागल ना
इंद्रा मेहनत का फल मिठा होता हे
ओ वो तो है
हम्म
पण एवढं की नक्की स्कोर चांगला असं पण हे अस पण एसी कमी आहे कॅटेगरी कट ऑफ तरी पण जेवढ आता र नेट झालेली त्याला तर दीडशे दीडशे होते एस सी वालेस ती ओ बी सी वाल्यास अडीचशे होते अडीचशे तीनशे जास्त
आणि पासआउट कितीला असतेय ते
फुल पासआउट पास आउट वगैरे तस काय नसतय तीन पेपर अस बायलॉजी असत तीनशे साठ मारकाचा तर त्यामध्ये हा तीनशे साठ मारकाचा त्यामध्ये एकशे साठ दोनशे सत्तर तर हवेच परत केमेस्ट्री हा पण टोटल पेपर अस तो सातशे वीस मार्कचा
हम्म बर
मग त्याच्यामध्ये एम्स पाहिजे असेल तर सहाशे सातशे तरी लागतातच कट ऑफ त्यासाठी हाय लेवल रँक पण लागते कट ऑफ होऊन चालत नाही
आता तर किती जणांनी रिडिट झाले म्हण डायरेक्ट सुसाइड केलं बापरे लय बेकार हा ना किती जणांनी डायरेक्ट सुसाइड परत ते एका दिल्लीचा हे नीट तरी एक्झामच हे चालू लेक चाल होत तिथ आग लागली चौदा स्टुडंट ऑफ झाले जळूनच त्याच्यामध्ये हे शेवटी काय झालंच ना मी तर बोलते झालं तर झालं आा
व्हय चांगला आलेल तिथ नीट सगळं कॅन्सल झालंच
काय हे ये त्यांचा हॉल तिकीट त्यांचा हे जे ऑफ झाले त्यां हॉल तिकीटच फाडलेत ना
एवढं हे नसतं जिथं सीट पेपर तेवढेच येतात जेवढे फॉर्म ऑनलाईन भरतो नाय आले ते ब पेपर तसच ठेवतात आणि लय टफ असतो. एक ते दोन तासाचा पेपर एवढे सगळे क्वेशन बापरे,
बर.
लय बेकार
तरी एक ते दोन तासात किती क्वेशन असत्यात.
अ सातशे वीस
एका पेपर
एकशे ऐंशी एकशे ऐंशी केमिस्ट्री फिजिक्स तीनशे साठ बायोलॉ जी.
हम
मग दोन्ही मिळून सातशे वीस होतात मग एका तासात पहिला बायो करायचा. मग त्याच्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री,
हम
जर निगेटिव्ह गेले तर एक मार्क पॉझिटिव्ह गेले तर चार मार्क. असा पेप र येतो कधी जास्त
तयारी खूप करायला लागत असल.
मग बापरे एक एक लोक दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत उठून आ भ्यास करतात झोपायच्या टायमाला अभ्यास करतात लय बेकार
व्हय.
नीटचा पेपर दिला क लाईफ
काय
नीटचा पेपर दिला की जर नेटच्या पेपरमध्ये जर पास झालं तर लाईफ बदल त्या हं.
हो तस तर आहेच.